हॅलो येतो आवाज.
हॅलो
हॅलो
हा ये तोय आवाज आता कशात बरे आहेत का? हो हो ये तोय येतोय. तुम्हाला येतोय?
हो हो मला पण येतोय आवाज. कशा आहात तुम्ही?
मी छान आहे. तुम्ही कसे आहात?
मी पण एकदम छान आहे.
अच्छा जेव हो येतोय येतोय. येतोय तुम्ही जेवलात?
नाही अजून आमचा लंच ब्रेक नाहीे लंच ब्रेकला आमचा टाईम आहे एक वाजता आम्ही जेवतो.
अच्छा. नाही मी विचारते ना करून बी नाही आता जे अजून मला वेळ आहे मी पण एक वाज या वगैरे जेवते, हम्म काय म्हण तात बरे आहात का?
हो हो सगळं व्यवस्थित आहे. सध्या काय वाचन काही चालू होत तुमचं?
मी ना हो वाचतेय जरा आता सध्या जगनाथ सरकारांचं शिवचरित्र वाचते
अच्छा म मी ऐकलेलं आहे बट मी वाचलेला नाहीे तर त्याच्याबद्दल मला तुम्ही माहिती द्या
हा खूप छान पुस्तक आहे जगनाथ सरकारांच आणि त्यांनी त्यां शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तेचा त्याच्या अगोदर म्हणजे त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीपासूनच पूर्ण त्यास त्यांनी अ एका एका ग्रॅपमध्येध्ये मांडलेला आहे अनुक्रमाने असं म्हणजे त्यावेळेच्या शिवाजी महाराजांच्या त्यावेळेची म्हणजे परस्थिती किंवा त्यांच्या चतुर्शीीमा म्हणजे अ त्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या त्यांना त्यांच्या सीमा होत्या महाराष्ट्राच्या त्याची माहिती आहे शेतीची माहिती आहे आ व्यक्तीची माहिती आहे मा मा मावळे जे होते तर त्यांनी ते कसे मिळवले त्याच्याबद्दलची माहिती सांगितली आहे परत देश त्यागाची त्यांची तीव्रता म्हणजे जिजाबाईंकडून त्यांना आलेला आणि मग दादूजी कोंडदेव त्यांचे गुरु त्यांच्याकडून आलेलं त्यांना ज्ञान त्याची माहिती सुंदर माहिती आहे अ पुस्तक छान वाचण्यासारखं आहे
अच्छा मी श्रीमंत योगी वाचलेला आहे
हा असं नाही हे पण छान आहे ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांचे पैलू एकका गोष्टी एका प्रसंगाचे पैलू मांडली त्यांनी म्हणजे दादूची कोंडदेव बरोबर त्यांची कारकीिर्द आणि त्याच्यानंतर दादाजी कोण देवानी जेव्हा त्यांचे त्यांच्या सोबत होते तोपर्यंत त्यांना जे अस अ म्हणजे अ हम् गड किल्ले काबीज करण्याची वगैरे मग त्यांना परमिशन नव्हती दिली दादूजी कोंडदेवांनी कि त्यांच इच्छा होते की म्हणजे समोरचे शत्रू खूप अ बलवंत आहेत आणि आपण आपण खूप छोटे आहोत पण नंतर त्यांच्या हा वयाने आणि ताकतीने त्यावेळेस काय होतं त्यांच्याकडे काहीच नव्हतं ना. छोटे छोटे हा म्हणजे आणि नंतर त्यांच्या नंतर दादूजी कुडदेवांच्या नंतर त्यांची कारकिर्द जे फुलले म्हणजे शिवाजी महाराजांचे म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आणि निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती केलेली कृती त्यांनी. त्याविषयी खूप सुंदर माहिती दिली ह पुस्तकामध्ये खूप छान आहे ऐक आणि संतांची कामगिरी सांगितली त्यांच्यामध्ये त्यांची संतांची चळवळ मि दाखवले धार्मिक साधू संतांची चळवळ त्याच्याबद्दल बोलणं आहे म्हणजे लिहिल आहे त्यांचे गुण क हॅलो
हा हा
ह म्हणजे त्यांचे ग हो येतो येतोय म्हणजे त्यांची सामाजिक ती म्हणजे समानता म्हणजे असं त्यांनी अ जातीवाद वगैरे असं काही नाही हे केलं त्याच्यामुळे तर त्यांनी मावळे मिळवले अस आणि अ अ ग ह्यांचे कोंडे म्हणजे नंतरची कारकीर्द म्हणजे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि निर्णय घेतल्यानंतरची कृती आणि त्याच्यावरती मिळवलेला विजय. खूप छान पुस्तक आहे खूप सुंदर
हा खूप म्हणजे अ मावळ्यांनी पण त्यांना दिलेली साथ नंतर. त्यांच्या वडिलांची परिस्थिती दुशम म्हणजे दिलशाही, निजामशाही याच्यावरती पण बोलणं झालेले आहे प्रत्येक पहिलीवरती भाष भाष्य आहे त्या पुस्तकात.
हो ते तर आहेच हेगी श्री योगी श्रीमंत योगी वाचत होतो ना त्याच्यात पण त्यांनी त्याच गोष्टी ब हे म्हणजे कशे ते स्वतःच्या स्वराज्या करता त्यांना उभं राहण्याकरता काय गोष्टी मागे होत्या की ज्यांना बघून शिवाजी महाराजांना म प्रचंड त्यांच्या मनात होऊ लाग इच्छा झाली आपल्याला स्वराज्य करता फारमच आहे आणि त्याच्या जिजाऊ मातानी त्यांना जस की काय करायला
ते बाळकोडच पाजलं होत ना त्यांनी त्यांच्यावरती झाले आणण्याच त्यांच्या मनात खूप जिजाऊंच्या पण हे होती ना त्यामुळे ते बाळक कडु त्यांना पाजलं गेलं त्याच्यात आणि त्यांचे विचार एकदम प्रगल्भ होत गेले आणि तशी परिस्थिती पण निर्माण होत गेली किंवा झाली पण म्हणजे त्यांच्या वडिलांना जेव्हा अ हेनी हे केलं म्हणजे अ गिरफ्तार हा असं तर ते त्याच्यानंतर ते गोष्ट प मनात एकदम रूजत गेल्या ना गोष्टी त्यांच्या आणि त्याच्या ते बंड मग म्हणजे त्याच्या विरुद्धचा बंड मनात असं धुमसत होत वाढत होत आणि त्याला पीक पाणी जिजाऊनी घातलं आणि ते भरलं चांगलं अस पण त्यांची विचार करण्याची क्षमता शिवाजी महाराजांची आणि माणसांना ओळखण्याची पारख. कधी कुणाला माफ केलंय म्हणजे जिथे माफ करायची शक्य ता आहे तिथे माफी केले जिथे करायची गरज नाहीे त शिक्षाही दिली.
ते आपल्याला पण म्हणजे वाचल्यानंतर आपल्याला पण शायला मिळत कि आपण कुठे म्हणजे आपल्या निर्णयक शक्तीचा जे निर्णय क्षमता आहे. तिचा कसा वापर करायला पाहिजे जेव्हा आपण हे त्यांचे चरित्र चरित्र वास्तव ना तर इवन मुलांना सुद्धा आता माझा मुलगा लहान आहे म्हणजे तो आता फिफ्टलाच जाईल पण त्याला ह्या गोष्टी जेव्हा मी वाचते आणि त्याला ते सांगते त्याच्याबद्दल तर तो मला विचार असतो की मम्मा मग अशा गोष्टी असा आहे म्हणजे ही जर वेळ असते तर मग शिवाजी महाराज त्यांनी असा निर्णय घेतलेला म्हणजे त्याला त्या छोट्या छोट्या गोष्टी पण ना एक त्याच्या करता एक लेसन असतो. कि हा मला याच्यातून शिकायचंय मला असं बनायचंय.
बरोबर आम्ही म्हणजे आम्ही जेव्हा अ लहान होतो आणि शाळेत शिकत होतो ना तर आमच्या वेळेस ह्या अशा शिवाजी महाराजांच्या चित्रफिती आम्हाला दाखवल्या जायच्या. म्हणजे मुलांवरती बालमनांवरती त्याचा इतका पगडा व्हायचा. मनावरती त्याचा परिणाम व्हायचा. कि अ मुलांचे म्हणजे त्याच्यात नकळत संस् तर होऊन जायचे त्यांचे हा येऊन जातात आ आता मुलांना म्हणजे मला असं वाटतंय इंग्रजी माध्यमातून किती मला माहि मा नाही आता कारण माझी मुलं मोठी आहेत कितपत ज्ञान मिळतय.
म आता जसं
हॅलो
हॅलो येतो आवाज ह म्हटलं माझ्या मुलाला जेव्हा मराठी भाषेच क त्यांना आलेलं आहे ना सब्जेक्ट तर तेव्हा त्यांना मागच्या वर्षी जिजा माताबद्दल होत. जेव्हा ते जिजा माताचा त्यानी चॅप्टर वाचला ना तर मग तो म येऊ मग मम्मा मला याच्याबद्दल पण सांगा अस तर मग काही गोष्टी मला त्याच्या सुद्धा बुक्स वाट विचार करा लाग म्हणजे आपल्याला अस शिवाजी महाराजांबद्दल आप
हम्
डिप मध्ये नाही गेलेलो ना की या गोष्टी पण त्याच्यामुळे मग ते श्रीमंत योगी ते वाचले. जेव्हा मी ते श्रीमंत योगी चे वाचले ना त्याच्यात मला इतके दिवस हे माहित नव्हतं की शिवाजी महाराजांचे मोठे बंधूक पण होते. ते संभाजी महाराज. म्हणजे इ मला पहिले माहित नव्हतं जेव्हा माझं लहानपण झालं तर या गोष्टीत मला नव्हत्या माहित आणि श्रीमंत योगी वास्तवात की अे खरंच शिवाजी महाराजांना पण मोठे बंधू ती सुद्धा भावाजवळ जशी आपण लहान भाऊ मोठा भाऊ जशी असतात. ह गोष्टी त्यांनी सुद्धा अनुभवलेल्या आहेत आणि त्या दोघां ताट तूट झाली एक भाऊ वडलांजवळ एक भाऊ आई जवळ आणि त्या काळात त्या त्यांच्या मनात आपलं भावबद्दल
आपल्याला एक बरोबर बाहेर ते पेपर्स वगैरे त्या दादा होते श ते त्यांना पण म शिकवायच्या गोष्टी. जेव्हा मी पण त्यांना पैस आणल की भले म्हज तु हो
तुमचा आवाज जरा
येतो आता.
हा आत्ता येतोय हवा आहे का बाहेर बाजूला
हा अक्चुली मी कंपनी आहे ना तर मग वार
हम्म
आता येतो
हो आत्ता येतोय
हम्म अक्चुली हवा हो हवा आहे ना
अच्छा तेच ना पावसाचा थेंब नाहीये आणि हवा हेच
हो बाय द वे आपले दहा मिनिट झालेय मग आपण कॉल कट करायला हव
धन्यवाद ताई खूप छान वाटल तुमच्याशी बोलून थँक यू